हा का चहा पिलासा काय
तु
आ ह
हॅलो हम्म
हॅलो हा चहा झाला काय
नाही अजून तुमचं झाला
हा झाला की का
अ
हा तेच आत्ताच आवरले माझं काम पण दिवसभर
काय करत होता
डिंकाचे लाडू बनव
हा कसे कसे बनवले मंग
अ हा
डिंकाचे लाडू तुम्ही बनवून घ
हा बनवते सांगा ना रेसिपी
हा रेसिपी सांगते हा तुम्हाला डिंकाचा लाडू बघा आपल्याला पहिल्यांदा अ
हम् हम्
आणि तूप असते ना ते दीड कप ख्यायचं त्यातमध्ये आपल्याला अ डिंक आणि सुकामेवा तळायसाठी तूप लागते म्हणज ते दीड कप तूप घ्यायचं आणि सुकामेवा मध्ये आपल्याला काल बदाम अक्ररोड
हे सगळं शंभर ग्रॅम पर्यंत घ्यायचं आणि कस तुकडे ला किंवा पूड करायच
हम् हा
आणि सुख खोबरं असते ना एक किसून एक दोन कप घ्या आणि खसखस दोन चमचे घ्यायचं हम् गुळ गुळ बारीक किसलेला आहे दीड कप घ्यायचं आपल्याला गोड करायचाय गोडी आवडीनुसार गोडीसाठी घ्यायच ह. हम् वेलची आणि जाय. हा.
ह.
ह
हा. ह.
हा. ले. आता
हॅलो आवाज काय येत नवता हो.
हा ते जर असं बाहेर ंज येत नव्हती त्यामु आवाज येत नसेल. हा मग त्याच तुम्हाला कृती सांगतो हम्. दिंक का? इंक तळायचंय आपण सुरुवातीला तिकडे साजूक तूप गरम करायचं. खूप चांगलं गरम झालं ना त्यात थोडा थोडा डिंक टाक. पण तळून घ्यायचा.
हा.
डिंक छान फुल्ला. तर तो बाहेर काढून घ्यायचा. लिंक तळेला असा ल्यासारखा होतो मस्त पैकी तो लायासारखा झाला की एका ताटात काढून घ्यायचा.
हा.
सर्वडंक तळून झाल्यावर वाटीच्या आणि वाटीच्या किंवा हाताच्या साय्याने बारीक पोड करून घ्यायची त्याची
हम.
नंतर ना ते तू ओरले. तुपामध्ये बदाम बदम काजू अक्रोड घालून. परतून द्या. नंतर ना. ते परतील काजू बदाम अख्रोट असते ते ऐ का भडून घ्यायच. नंतर खोबर आणि खसखस भाजायचं.
हम्.
त्याचकडे थोडं घालायचं खोबर आणि खसखस. ते किंचित लालसर होईपर्यंत कपात भाज मग ते मिश्रण ह.
मग
एकत्र करायचं.
खं.
म्हणजे एका परातीत भाजलेलं खोबरं खसखस.
ह सर्व
का मेवा खारी पावडर ड्रिंकर वेलची, जायफळ एकत्र करायचं. नंतर न पाक तयार करून घ्यायचा.
हम्.
पाक तयार करत असताना. एक ते दोन चमचे तूप घ्यायच. त्यात खिसलेला गोळ घालायचा. गुळ विरघळण्यनंतर मंदा अचेवर गोळाचा एकतारी पाक तयार करून घ्यायचा.
हम्म. का?
गुळ वितळेपर्यंत बिना पाकाचे सगळं सामान गरम करून घ्यायचं. नंतर लाडू वळाय. ला घ्यायचे गरम पाकात मिश्रण तयार केलेले असते. त्यात सुका सुक्या मिश्रण सुक्या मेव्याचे मिश्रण त्यात वाट्याचे आणि चमच्यानी चांगले एकजीव करायचे.
हम.
मिश्रण हाताला सणत कोमट असायला पाहिजे.
मग हाताला थोडस तूप लावून. लाडू मळून घेते. आणि लाडू पूर्ण झाल्यावर
बरं.
लाडू तयार करून झाल्यावर त्याला थंड. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात हा. ह.
हा बोला की
हा आवाज येते काय?
जरा जरा मध्ये मध्ये कट व्हाय लागलाय.
हा.
बोला की
मग ते अ लाडू तयार केला ना तुम्ही त्याला मस्तपैकी आहे हवा बंदर डब्यात झाकून ठेवा ते थोडे दिवस जातील ओके हो ह हा कटप